हा बोला... नमस्कार मॅडम. नमस्कार, मी तुम्हाला कार्या ॲप बद्दल. बद्दल थोडासा विषय डिस्कस करणार आहे की तुम्हाला वेळ आहे का बोलायला. तुम्ही फ्री आहात का? हो... हो.. तर मॅडम. कुटुंबाबद्दल आपल्याला बोलणार आहे कुटुंब... कुटुंबात मेन म्हणजे आपले आई वडील आपले आई वडीलच हे आपले पहिले गुरु असतात बरोबर. बरोबर... आपले जन्मदाते म्हंटले म्हणजे. आपले आई वडीलच आपल्या आई वडिलांकडूनच आपल्याला संस्कार करायला कशे करतात संस्. हे शिकवतात आई वडीलच... कसे वागायचे समाजात. कसे वागायचे, कसं राहायचं, कसं नीट करायचं लहानपणापाासून ते मोठ्या. पर्यंत सगळं आपल्या आईवडीलच आपल्याला शिकवतात.
हो हो, हो.
ते आपल्या आयुष्य... ते आपल्या आयुष्यभरासाठी आपल्या सोबत. आपल्या मागे पुढे उभे राहतात.
हो.
हो.... हॅलो.
हा बोला ना मॅडम ऐकतेय मी.
माझा आवाज येतोय मॅडम.
हो हो येतोय. येतोय ना.. हो... हो
हा तर मग ते आपल्या आयुष्यभरासाठी आपल्या. मागे पुढे उभे राहतात ते आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात ते आपल्याला. स्वतः कामाला जातात आपल्याला उच्च शिक्षण देतात. आपले आपलं भविष्य तेच घडव. आपले ते पहिले गुरु असतात आपले... ते पहिले आपल्याला चालायला. बोलायला आपल्याला ते शिकवतात. बोला... आपले आईचं महत्त्व सांगायचं झालं म्हणजे आपल्याला तर. आपल्याला आईचं महत्व सांग. ता येत नाही बुवा इतकं आपल्या साठी आई खूप हे आहे बुवा. महत्वाचे आहे आपल्या आयुष्यात आई महत्त्वाचीच आहे. कारण आप आई आपली आई आपल्याला. नऊ महिने आपल्या. पोटात वागवते, आपल्याला. आई नऊ महिने आपल्या पोटातही वाढवते ती आपली जशी. ती स्वतःची काळजी घेत नाही तशी ती आपली का काळजी घेते.
बरोबर बरोबर.
ती आपलं स्व स्वतः उभं राहून ती आपलं भविष्य घडवते तिला माहित असतं कि मुलांना काय. वाईट. काय, काय बरोबर हे ती आधी बघते काही मुलांना काही. संकट आलेय की स्वतःहून ती पुढे येते स्वतःहून. स्वतःहून ती. पुढे येते स्वतः तिच्या तिच्या हाताने तिला विश्वासही बसत नाही दुसऱ्या कोणावर. कि आपली मुलं आपल्यासाठी. काय आहेत आणि काय करावं असं.
हो आणि आईप्रमाणेच. मॅडम कुटुब कुटुंबामध्ये अनेक लोक असतात जस. काका-काकू, आजी-आजोबा त्या या. या सह लहान मुलं या सर्वांमुळेच आपलं कुटुंब बनते.
हो.
हम्म.
आणि आईसारखी माया आपल्याला कोणीच. लावु शकत म्हणजे आपण घरात आलो की आपल्याला आधी आईच लागते आईच लागते. त्या आधी आपण आधी घरात आलो की आपणच विचारतो. आई कुठे बरोबर-बरोबर. की आपल्यालाच नव्हे तर आपल्या कुटुंबालाही तशीच प्रेम देते माया देते. काही करायचं झालं. आपल्याला ती नवीन नवीन काही खायला बनवून देते बरोबर ना. आणि वडील. वडील म्हटल्यार वडिलांचे-वडिलांचे महत्त्व तर. खूप-खूप म्हणजे खूप जास्त आहेत.
कुटुंब प्रमुखच ते असतात.
कुटुंबाचे आपले प्रमुख असतात परत बापाचे कष्ट आपल्याला. दि-दिसत नाही. ते आपल्या कुटुंबाचे आर्थिक छत असतात म्हणतात ना ते की आपल्या कुटुंबावर छत. देणार आपले वडीलंच आपले वडिल-आपले वडील कष्ट कर. करतात तेव्हा ते आपल्या मुलांना. नीट शिक्षण देऊ शकतात ते आपल्याना शिक्षणासाठी ते खूप. कष्ट करतात त्यांना असं वाटते की नाही आपले मुलं खूप पुढे जावे अस. हो ते. सर्व आपल्या सर सर्व आपल्या गरजा पूर्ण करतात. आपल्या मा पाठीमागे खंबीरपणा. ने उभे राहतात हो आपल्याला कायम सपोर्ट हो. आपल्याला कायम सपोर्ट तेच देतात.
हो.
आणि ते आयुष्यभर झटत राहतात आपलं शिक्षण घडवण्यासाठी. प्रत्येक मुलासाठी हो प्रत्येक मुला-मुलीसाठी. आपला वडील हे आपले सुपर हिरोच असतो. बरोबर आता. बाकी तर असतात ना ती पण जे आईवडील. जे नातं आहे ते अतूट बंधनाने बांधलेलं आहे नातं. बरोबर ना आई वडील हेच आपले. पहिले जग असतात मुला-मुलींचे.
हो हो बरोबर मॅडम.
प
आईसारखे निःस्वार्थ माया आणि बाप सारखं निःस्वार्थ प्रेम हे कोणीच लावू शकत. नाही आपल्याला सर्वांची गरज. आपल्याना सर्वांची गरज भासते पण जी जास्तीत जास्त गरज भासते. असते ते आपली आई, आपली आई. आपली आई आपल्याला वडीलही बनू शकते आपली आईही बनू शकते आपली मैत्रिणीही बनू शकते. आपलं सर्व एकमेव व्यक्ती म्हणजे सर्व आपली आई. शकते म्हणजे आई असल्यावर आपल्याला कोणाची गरज राहत नाही.
हम्म बरोबर.
मी सहजा-सहजी म्हण. कि वडील हे कठोर असतात. हो कठोर असतात पण ते मनातून किती नी निर्मळ असतात हे त्यांना मोठ झाल्यावर किंवा आपण एखाद्या. कामात यशस्वी झाल्यावर हे तेव्हा त्यांना. ते बापाचं महत्व काय अस.
महत्व काय असतं बरोबर.
ते आपल्या साठी खंबीरपणाने त उभेच राहतात. जसं काही मोठं संकट आहे. आपल्यावर राप. आपल्या तोंडातून अरे बाप रे हा शब्द निघतो. किती असत ना कि संकट आल्यावर आपल्याला बापच आठवतो?
हो बरोबर.
बरोबर ना आणि ठेच लागली की आई ग. ! हा शब्द निघतो आपल्याला हो मग त्या जखमांवर आपण. आपल्याला आई काही ना काही उपचार तिचे काही घरगुती उपाय. हे सांगत असते म्हणून आपल्याला काही ठेच लागली ठोक. लागली तर लगेच म्हणतो आपण आई ग! आणि काही आपल्यावर मोठं संकट आलं- ते आपल्याकडनं होणार नाही तर आपण म्हणतो बापरे! मोठ्या संकटांना आपल्याला बापस आठवतो. हम्म बरोबर ना. आपली काय मत आहे मॅडम याच्याबद्दल? काही सांगू शकता का? ते तर तुम्ही जे सांगितलं ते बरोबरच आहे.
हा आणि कुटुंबातले इतर लोक पण आपले असं. बहीण म्हणा भाऊ म्हणा. ते बहीण भावाचं नातं पण आपलं.
एकदम फको अस हो बरोबर खूप प्रेम देतात जिवाळ्यानी. हात बा टाकण त्र पण होता बरोबर हा चौसष्ठ. बहीणीशी भांडत राहतो बरोबर जेव्हा बहिणीचं. लग्न होते तेव्हा समजलं जसं नातं. ताईच आणि ज्ञानेश्वराच बरोबर हो आणि. सगळ्यात जास्त मग तेव्हा भाऊच रडतो बरोबर-बरोबर अस. ते इतका अतूट नातं असतं. तसं तर आपल्या आई वडील हो बरोबर मॅडम आपलं आपले आई वडील हे आपले देवच. जस आपल आता संपूर्ण जग अस जस कि म्हणलय ना ते स्वामी तिनी. जगाचा आई विना. भिकारी ही हा सुविचार हा. देवतांचा सुविचार. चार लावलेला आहे हा देवतांनाही आईवडील देवतांनाही आईवडिलांच प्रेम ही ला. त्यांनाही आवश्यकता लागली की आई वडील असावेच असच.
बरोबर आई-वडिलांशिवाय कुटुंबच निर्माण नाही होत.
हो बरोबर आणि हो गण. पतीने आई-वडिलांनाच पूर्ण जग म्हणून प्रदक्षिणा घातली. बरोबर आहे ना तुम्हाला तर माहितीच असेल हे. कि गणपतीला सांगण्यात आलं की. पूर्ण जगाची प्रदक्षिणे घालवणे असं तर गणपतीने हुशारपणामध्ये. आईवडिलांनाच जग मानून आईवडिलांच्याच प्रदक्षिणा घातल्या की गणपतीलाही तेच. तेच. माहिती आहे की. हो बरोबर आई वडीलच नसते. तर आपलं आपण जगही बघू शकलो असतो आपले आपल्याला संस्कारही आले नसते आपण. कसे संस्कार करावे कस वागावं कसं बोलाव हे आपल्याला आईवडीलच शिक‌. वतात बरोबर ना प्रत्येकाला लहानाना. सो मोठ्याना असो हे आईवडिलांची. जागा हि भासत असते आणि आईवडिलांची जागा हि आपण कोणालाच देऊ शकत. बरोबर आहे ना हो आपल्यासमोर किती. असो कोणीही असो तरी आपल्याला आपल्या आईच आठवते आपल्या आई वडील गरीब असो. किंवा श्रीमंत अस प्रत्येकाला आईची गरज ही लागतेच वडिलांची. गरजही लागतेच जसं की बोलीच मी आता. संकटांना बापच आठवतो असं आपल्याला एखादं मोठं संकट आलं. तर आपण कोणाची मदत मागतो आपल्या वडिलांचीच मदत मागतो. हो बरोबर ना. त्यांच्याशिवाय आपलं कोणीच नाहीये ना. आपलं जगच नाही आहे त्यांच्याशिवाय.
बरोबर हो मॅडम हम.
ते आपल्या शिक्षणासाठी किती झटत अस. तात कायम आयुष्यभर ते कष्ट करत असतात की नाही आपण. कष्ट केले तर आपल्या मुलांना उच्च शिक्षण उच्च डिग्री भेटेल. ते काही ना काही होतील.
हो मॅडम बरोबर.
चालेल मॅडम मग.
हो चालेल ठीक आहे तुम्ही छान माहिती सांगितली.
हो हो थँक्यू थँक्यू चालेल मी.